हॅलो. हा, येतो आवाज?
हा. दहा मिनिटं झाले का, कट होतो वाटतं ना कॉल. हा.
हम्.
काही, नाही. कोरोनाने आपल्याला, सर्वाइव्ह कसं करायचं? काही नसलं तर, ते चांगलं शिकवलंय.
हो, हो. आणि माहितेय का? अजून कि, आपण लहान होतो तेव्हा, स्काय लॅब पडणारय. माहितीय?
हो.
हा, त्याची आठवण झाली होती. तेव्हा पण असंच झालं होतं ना. हं, हं. सगळे जण अस, खाऊन- पिऊन घ्या, सगळं. स्टाय लॅब पडणाराय.
आपण राहणार नाही अन्, पडलं होतं ते कुठ तरी, शेतात एक तुकडा. असं काहीतरी पडलं होतं. पड समुद्रात पडलं होतं का? आठवत नाही आता.
ह.
पण त्या वेळात, खूप असं पसरलेलं ते.
हम्, हम.
हां.
त्याची आठवण झाली. हम्
खूप व म्हणजे, लाईव्ह जाता - जाता आपण, खूप मेमरी घेऊन जातो.
हो, ना. मग काय तर. नाही आपल्या जनरेशननी तर, खूपचं काय- काय गोष्टी बघितल्या. म्हणजे, इतके फास्ट बदल झालेयत सगळे दुनियेमध्ये, ही खूपच.
आणि तेव्हा असं, स्लो थोडं स्लो लाईफ होतं ना. तर ए वर्ष आलय. हळूहळू आपण एन्जॉय करत चालायचो. आता त सुरुवात झाली लगेच, डिसेंबर येऊन जातो. सुरुवात झाली लगेच डिसेंबर येऊन जातो. असं वाटतंय, एकदम स्पीडनेे पळतय.
हो, हो. मी आत्ताच म्हंटल, माझ यांना की किती लवकर, लवकर वर्ष जाता आहे म्हणून म्हणजे, आता आठवा महिना ऐत आहे. आता त असं वाटतंय की आपण आता त नवीन वर्ष साजरं केलं. आठवा महिना आला मग काय, दिवाळी आली की झाला संपलं वर्षं.
हो आणि मुंबईची लाईफ बघता त म्हणजे त्यांचा जो स्पीड बघता, पाच वाजताच त्यांचा पाच चार वाजता दिवस सुरू होतो, कोणाचा चार कोणाचा पाच.
हं हं!
म्हणजे ते लोक नॉनस्टॉप काम करत असतात, इतके ऍक्टिव्ह असतांत.
हूं हूं!
आपण त्यांच्या स्पीडला मॅच करणं म्हणजे अ म्हणजे तोंडाला फेसच येतो, असं म्हणायला हरकत नाहीं.
ते मग त्यांची एवढी
माहित नाही बाबा त्यांचे, त्यांचे जे त्यांच्याकडे काम करणारे येतात ना? ते सुद्धा सहाच्या ठोक्याला दरवाज्यात हजर कारण की त्यांना माहित तसं यांना आठ वाजता निघायचं म्हणजे यांचं प्रत्येकाच्या कामाचं स्वरूप असतं, यांच्याकडे आता जास्त काम आहे त, सहाच्या ठोक्याला इथे हजर राहायचं. कोणाकडे पाच असेल त पाच वाजताच येऊन उभे राहतील त्या.
हो कां.
म्हणजे पाच ते सहा मध्ये तेवढं काम आवरतील, म्हणजे इकडे दहा मिनिटात पोचेल पाच सात मिनिटांत पोचेल असं ते प्लॅनिंग करतात.
हूं हूं!
आण तेवढ्या स्पीड ने एंट्री केल्याबरोबर त्यांचं एकच वाक्य असतं. क्या करना है? आणि आपण त आपल्याच घरात शोधत बसतो सामान.
हो हो हो तेच त.
त्यांच्या घरात येऊन जेवढे भांडे समोर असतील तेवढे उचलतील, पटाफट लावतील. अनं झालं त्यांचे भांडे अ लगेच ते क्लिनिंग, अन लगेच निघाल्यां.
हूं!
हां आपण त्यांच्याकडे बघतच राहाव, ते आपल्याला दोन वस्तू विचारेपर्यंत आपण तोंड
हो काय?
हो मला खूपदा हा प्रश्न पडतो. ते की मगं एनर्जी कसे आपण त थोडं जास्त काम केलं की लगेच थकून जातो.
नही कंप्लेंट त्या पण करतात, ये दुख रहा हैं, वो दुख रहा हैं. पण त्यांची एनर्जी बघून आणि त्यांचा जो स्पीड बघून ना खरंच आपल्याला असं वाट त खरे आपण कांहीच करत नाहीये.
हं!
म्हणजे महिन्याचे पॅकेजचे चार, पाच लाख कमवत असतील. सकाळी घरातून निघतात. आणि संध्याकाळीच जातात घरी म्हणजे संध्याकाळचे स्वयंपाक वगैरे करून काही, काही त एवढे कामं घेतात.
हूं हूं ते मस परवडतंय ना त्यांना.
हं घरी जर मुलगी असेल काम करणारी किंवा मुलगा तरुण असेल आणि. जे वर्कर असतात ना त्यांची मुलं मुली पण पंधरा सोळा वर्षाचे लगेच कोणत्या तरी दुकानात. कामाला लागुण जातिल, कुठे काय करतील, म्हणजे त्यांचच इन पन्नास साठ हजार तर घरात येऊन जात असेल
हम्म बरोबर आहे
असं, उलट आपण आप मुलांना लावत नाही कामला जाऊ दे, पहिले एज्युकेशन कर
हो हो
मग काय करायचं कर ते नाही ते प्रत्येक जण काम करत असत
हा घरातलं सगळेजण काम करतात पण
तिने एका घरी जरी चार-चार हजार लावले आता तीन घरी सकाळी जरी केलेत तरी झाले ना तिचे बारा हजार
हम्म आणि घरात तीन-चार जण काम करणारे असले तर सहजच
एकाच्यात भाडं जाईल एकाच्यात खाण्याच जाईल बाकीचं थोडस सेव्हंग ला ठेवतील
हम्म हम्
असं म्हणजे ही तिथली टेंडेन्सी लोकल पकडण्याची अजून जुगलबंदी असते मला तर ते लोकल बघूनच फोबिया होऊन जातो
ह ह ह
कारण की आपल्याला लोकलची सवय नसते ना आपण इकडे ऑ ऑटोनेे फिर बसने फिर आपल्या इकडे सुटसुटीत असत किंवा आपली स्वतःची टूव्हीलर असते तर आपण टूव्हीलर ने फिरतो जास्तीत जास्त
हम्म लोकल म्हटलं की भीती ही वाटते
हा आणि ते लोटालोटी ना ते तिकडून लोटतील आणि तिकडून काढतील तर ते समजत नाही आपलाच पर्सन दुसऱ्या डब्यात कुठे
हो का
मी एक दोनदाच ट्राय केलाय तो पण दुपारी ट्राय केलाय तेव्हा गर्दी नसते अन तो एसी डब्बा पण ते एकदमच आपल्याला समजत नाही काहीच
हम् हो हो
आणि जो मुंबईला सरव्हाइव करतो लहानपणापासून तो जगाच्या काना कोपऱ्यात कुठेही सर्वइव्ह करतो खरंच मी सांगते
हो का नाही अद्भुत आहे खरंच अद्भुत आहे
अद्भुत म्हणजे त्या कामवाल्यांवरूनच म्हणजे त्यांच्या चर्चांवरूनच लक्षात येतं का ह्या कुठ कुठेही जातील ना ह्या पोट भरून खातील म्हणजे कुठेही चुप नाही बसणार ह्या हा कुठेही पाठवा यांना आणि मेहनत मेहनती खूप असत्यात म्हणजे कचरा उचलणारे किंव्हा गाडी पुसणारे गाडी पुस णारे पण सकाळी साडेचार ला त्यांच्या गाड्या पुसायला चालू होन जातात
बाप रे
तर दुपारी बारा एक पर्यंत त्यांचं चालूच असतं मग मध्ये कुठे गॅप होतात महिने परत संध्याकाळचे सुरू होऊन जातात ते
हम्म हम् ते दुसरं कुठलं तरी काम करत असतील
नाही नाही म्हणजे त्यांच थोडा वेळ दुसरं काही करत असतील परत संध्याकाळी जस ऑफि सच्या गाडया यायला लागतील तस परत त्या उरलेल्या गाड्या पुसायला ते सात रात्री आठ वाजेपर्यंत पुसत चालतात
ह, ह, ह
म्हणजे त्यांच्याकडे तेवढ्या गाड्या आहेत ना पुसायला तर आता पर पर्सन काय असेल त्यांचे पाचशे, सहाशे काही असतील महिन्याचे परवडत त्यांना असं हे असं चालतं आपण जसं आता फोन फ्रेंड वर जॉईन झालो तस
ह
आपण जसं जॉईंट झालोय तसं हा आता तुम्ही कुठले मी कुठली
हो ना पण पहा बरं किती आता माहिती किती मिळत एकमेकांना नाही का म्हणजे एक असत दिसत आपल्याला पण असं विचार करून आपण त्याच्याबद्दल बोलत नाही ना तर कोणीतरी सांगत तर मरे बाप रे असं वाटते आपल्याला
आणि कस आहे आता आपण दोघी अनोळखी आहोत पण फो फोनवर बोलल्यावर असं वाटतं क अरे हा आपण फ्रेंड झा फ्रेंड सारखं बोलतो आहोत आपलं कोणीतरी ऐकतय
हा, हा कोणीतरी ऐकतय काहीतरी विचारते आहे आपल्या जेवची माहिती आपण कोणाला तरी देऊ शकतो आहोत
हो, हो
ह, ह असत माहित बरंचस कारण आपण वाचन करत तो टी व्ही बघतो आता इंटरनेट वरून पण ते नॉलेज आपलं आपल्यापर्यंतच राहतं ते शेअर नाही केल जात ना
नाही आणि कस असत टी व्ही वर पण काही न्यूज ऐकल्या आपल्या निगेटिव्ह थॉट्स जास्त वाढायला लागतात
हो
किंवा काही वाईट आपण चांगल्या गोष्टी कमीन वाईट गोष्टींचा इतका भरमार टाकतात ना टी व्ही राव त कोणता पण मीडिया राव
म्हणजे आपल्याला जरी ते पाहायचं नसल ऐक तरी ते जबरदस्तीने घ्या लाग ते ग्रहण करावं लागत बरेच ता हम् न्यूजपेपरही उघडला कि त्याच्यातून तेच असतं सगळं
आणि माझ आता हे जुन्या बायांना ना टीव्ही सिरियल आणि त्याच्यानंतर दुसरी न्यूज त्या पिक पिक्चर नाही बघत त्यांना पिक्चरच एवढं इंटरेस्ट नाही त्यांना पिक्चर कसे लागतात त्याता नाही का माहेरची साडी, बाई पण भारी देवा
हो
त्याच्यात थोडंस एक चांगला फॅमिली सब्जेक्ट होतात तर त्याला पण उचलून धरलेलं लोकांनी
हम्म
तर आमच्याच मम्मीं सारख्याना त्यांना तसे पिक्चर आवडतात त्यांना असे दुसरे हिंदी पिक्चर वगैरे लावा नाही कळत
नाही मला तर नाही आवडत बा सिरियल तर बिलकुल नाही आवडत मला कधीच नाही पहात मला कोणत्या सिरियल नाव माहिती म काय चालूय टी व्ही वर माहीत नाही अजिबात नाही बघत मी हम् माझा मुलगा पाहुच नाही देत तुला पाहायचं असेन म्हणते तर ते तारक मेहता का अस छोटू उलटा चष्मा म्हणजे कॉमेडी जे काय असेल ते बघ. रडकं. अजिबात बघायचं नाही.
आमच्याकडे असं येताच मागे हे आता श्रीदेवी गेली. म ममी कंठ ती न्यू तिकडे ते अजित पवार दादा गेले, तिथे माझी मम्मी तिथेच. असं म्हणजे ते कोणी गेलं ना. अरे तिला म्हणता अरे थोडस. त्याच्यातून निघ
हा.
असं. प्रत्येकाच्या लाईफमध्ये दुःख येतात. तो निघून जातो असं. पण तिथे ते त्यांच्या डोक्यात तेच आता कसं होइल. त्यांची फॅमिली विचार नाही करत. तेवढं आपल्या घरातील लोक वि
हो हो. सुशांत सिंग गेला तेव्हा पण सगळं तसच होत.
हो. तेव्हा तर कोरोनाचा पिरियड होता. माझ्या मम्मीला हिरोनचं वगैरे एवढं माहित नाहीये. कारण की, ती कधी हिंदी पिक्चर वगैरे बघत नाही. पण यंगस्टरला खूप ते जाणवलं.
हो हो हो.
हा असा. अरे कसा काय गेला चांगला टॅलेंटेड मुलगा होता.
हो ना. आणि पार्श्व पार्श्वभूमी नव्हती कुठलीच. फिल्म जगातची. हम्.
हा. कुठून सिरियल मध्ये आला. आणि कुठपर्यंत पोहोचला. त्यावेळेस खूप लोक हळहळले.
हो हो.
हा. अस. अजूनही चालू आहे. नंतर तेव्हा ते फॅमिली बॅकग्राउंड माहीत पडलं गं. त्याला बहिणी पण आहेत. वडील पण आहेत तोपर्यंत कोणाला माहित असतं ना. आणि अलग दुनियेचा एक चष्मा दिसला आपल्याला, का रे बाबा अशी पण दुनिया असते.
हो ना. किती भयानक लोक आहे ना. पण,
हो. दुनियात असे पण भयानक लोक एक. काय नाही होऊ शकत. तर ते काय नाही करू शकतात. आणि बाहेर पण म्हणजे हे होऊन जातं. त्यांचं, असं. त्या मानाने आपण आपल्या आपले ठीक आहे. मध्यमवर्गीय चार लोकांना पकडून असतो.
हो हो.
आपलं आपलं विश्व सांभाळतो.
तेच तर कर्तव्य जबाबदाऱ्या निभावतो आपल्या आपल्या.
हा एक झाली का दुसरी पार पडतो. तेवढ्यापुरताच आपल्या दुनिया सीमित. ते आपले चार नातेवाईक, चार फ्रेंड सर्कल.
हम्म.
हा आणि आपण जिथे राहतो तेवढा तो सिटी. जास्त कुठे इकडे -तिकडे जाण्याच्या फंदात नाही पडत.
नाही नाही.
ॲक्च्युली म्हणजे, कसं असतं प्रत्येकाचं एक हे असतं कोणांला जां संधी भेटते कोणांला भेटतं नाहीं किंवा कोणांला गाईड करणांरा नसतो
हम्मं कोणांला आवडते तरी जाऊं शकतं नाहीं परिस्थिती असते कधीं कधीं म्हणजे फक्तं आर्थिकच नाहीं ते कधीं कधीं कौटुंबिक परिस्थितीचं ते घरी कोणी नसतं करायला असं पणं अंसू शकतो
काहीं ठिकाणीं इतके हुशार मुलं आहेतं की त्यांना काहींचं नसतं पणं किती मार्क्स पाडतांत खूंप आणि त्यां त्यांचं नॉलेज पणं जास्तं असतं अनं जिथं सर्व फॅशलिटी आहे हे तिथे मुलांना कशातंच इंटरेस्ट नसतो
हम्मं हे बरोबर आहे
हां आई वडील बघूंन घेतील जसं कांहीं ते आपल्यां सात पिढींसाठी कमवूंन ठेवूणारं आहे
हो नां
त्यांना हे कळतं नाहीं की तो व्यक्ती साठ वर्षाचा होईपर्यंत आपल्यांला पायांवर उभं राहायचंय
त्यांच्या आंधी आपल्यांला पणं आपलं आयुष्य घडवायचंय
हां नंतर ते त्यांचं बघतील कां आपलं बघं नंतर मंग ते मुलं आईवडीला नां सांगतात तुम्हीं आम्हांला कांहीं गाईड केलं नाहीं तुम्हीं आम्हांला सांगितलं नाहीं ह आणि पेरेंट्स पणं आंजच्याच्या जनरेशन तरं ते सर्व फॅसिलिटी देऊंन अपंगज बनवतां आहे
नाहीं ते कायं